हॅलो पुढे मी कोण बोललो ना
चाललो
अरे मी ऑफिसला आले
अ जेवली.
हो आत्ताच,
ह बर तुमच्याकड पाण्याचा प्रॉब्लेम कसा आहे, पाणी पाणी येतं का तुम्हाला पाणी असं न का वेस्ट वाया घालवत. का व्यवस्थित चालू आहे पाणी तुमच्याकड.
हॅलो!
हॅलो
हॅलो!
हा मॅम बोला ना.
म्हंटलं तुमच्याकडे पाण्याच काय समस्या आहे. पाणी कस आहे तुमच्याकड पाऊस वगैरे पडत नाही, तर पाणी कसं येतं तुम्हाला.
हा बोरच पाणी सध्यातरी बोरचे दिवसभर असते.
आणि बोरला बोरला पण पाणी येत नसेल जास्त,
हो बोरला येताना पाणी चांगले येतं.
हा ना आणि असं नाही का पाणी व्यर्थ, वाया, घालवायचं नाही, आता सध्या पाऊस नाहीे काही नाही त्यामुळं पाण्याचा वापर कमी प्रमाणात करायचा. पाण्याविषयी तुम्ही काय सांगू शकता, तुम्ही लोकांना काय संदेश देऊ शकता का पाणी कस वापरतात.
कुठ जा
हॅलो!
ह नंतर पाऊस कोत असत पण हे स दुष्काळ पडल्या हो दुष्काळ पडल्यासारखं झालंय.
हां
पाणी मिळालं तर पाण्याची खूप हलत आहे टँकरनं पाणी चालू आहे. मा
एक मिनिट आवाजच येत नाहीये तुमचा मी आवाजच येत नाही अजिबात,
अ तिथे
ओके
ह